बोला. आज मुलांना सुट्टी असेल ना, का शाळा होती मुलांची?
आज शनिवार सकाळी शाळा. एक बारा साडेबाराला येतोय मुलगा. आणि मुलगी दीड वाजता येत्या. हम्म आज दिवसभर
पाऊस नाही आला तर मग तुमचं शेतीच कसं, काय होऊन जातं एवढ्या पाण्यावर?
अं पाणी कुठलं पाणीच आटलं सगळं ओप्यातलं. पाणीच नाही आता जी विहिरी ते आहेत ना ते विहिरीच पाणी उडवायचं इंजनात. आणि रोवायचं ज्यांचं तरवा आलं तेनी चालू आता कधी पाऊस लागल, तेव्हा आमच तरव पण अजून छोटं छोटं आहेत. कधी पाऊस लागेल तवा रवायचां आता काय करणार मग.
तरी येतील तुमच्या इथं तर डोंगरात येतील इकडं ला अवघडच वाटते मला इकडे पडते का नाही कुणास ठा-
काय पाऊस?
हा पाऊस इकडं.
होय पावसाचा प्रॉब्लेमच यंदा लय मोठा झालाय काय होतं कोणास ठाऊक जर पाऊस झाला नाही तर आमच्या आमचं सगळं हेच.
हम्म आणि ते थोडस आगाप पण के करायला वेळ ह्यावेेळेस खूप दिवस लेट झालं आहे ना.
होय गेल्या वर्षी ह्या दिवसात आमच्या रवनी, मांगणी सगळं जे हे भुईमूग ते सगळं झालेलं आहे. काम पूर्ण झाले सगळी
हम्म
आणि यंदा अजून एक आवा सुद्धा रवाय नाही. शेतात एवढं लेट झाले.
हम्म ह्याच्यानंतर तुमचा अजून एक कॉल आहे ना.
किती एक एक राहिलाय मी चेक करते. कट केल्यानंतर आणि मग लावते तुम्हाला.
हम्म हम्म नाही नाही बहुतेक एक एक असेल अजून एक
हा चालते मी चेक करते कारण तुम्हाला केलेले कॉल ते दिसतात ना हच्यावर.
हा दिसतेत दिसतेत ह
ह आणि मग लावते.
माझे
तुमचे झाले तुमचा एक रिजेक्ट झाला आणि चार माझ्यासोबत बोलला हमं मग आणि गावी काय नाही आता लवकर. काय कार्यक्रम आहेत काय?
बघू कार्यक्रम असेल नाही तर जाऊन येतो, जरा पुन्हा थोडं लेट जाणार आहे. मी एक परीक्षा देणार आहे. मी परीक्षा देणार हा सोबत जाणार आहे. तर ते मग थोडसं आहे गव्हर्नमेंटची एक आर टी ओ इन्स्पेक्टरची ब जागा निघलेत
हा म ते प आधी परीक्षा द्यायला लागते काय?
हा आधी परीक्षा दोन परीक्षा होतात त्याच्या एक प्रिलिम्स होते आणि एक मेन्स होते. मग तिचे नाही आता सुरूच सुरू केलाय.
केलायच होय हम्
निरसाठीच असत्यात
हा ह
तुम्ही लायसन बिसन काढायला जाता ना गाडीचे. ते जे चेक करतात ते इन्स्पेक्टर असतात.
हा ते आरटीओ इन्स्पेक्टर निघल्यात काय तिथ
सगळीकडे सगळीकडे महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात.
मग ते आत्ता परीक्षा दिल्यानंतर लगेच मग ते जागा भरता.
आता सप्टेंबरला परीक्षा होईल प्रिलिम्स. एक आणि मग डिसेंबर किंवा जानेवारीत त्याची मेन्स होईल. आणि ह्या दोन परीक्षा पास होऊन मेरिट मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला
ते हे करणार
हा
आणि आता कितीच मेरिट लागतय काय लागतय हे मग आता त्याच्यावर हे होणार. चांले काय वाटतो वे पां तरी चालत बर उर म अनी एकदा दिलेलीसा का काय परीक्षा दिला दटच काय एका बावडल्या हम् आता काढाय जाणार ती चार दिवस आता नव्ह ह चालतंय की मग सगळे कर म्हणाले तर का हे कर हा हार चाल ते करायचं मग आता काय असल लागलं मिरिट मध्ये तर आपल नशीब म्हणाय हम्म ते बारक्याच करून म तेच की वेळवेगळ द्यायचा अभ्यास ठरला की होतय आपणच
कारण ते काय होतं मग वेळ काढायचं म्हणून काढून नाही जमत ना ते
होय की झाडावरच एक तरवड की नाही तो झाला ग राहून झाला मग
काय नाही तुम्ही म आज काय स्वयंपाक करणार आहे तुम्ही घरी
हम्म स्वयंपाक केला जरा हे भाजी हे जाऊबाईण केला भात आमटी ती भाजीत मी फक्त भाकरी केल्या कारण पाणी आणत होतो वेळ झाला आणायला सहा वाजले म ते मी असते येईपर्यंत तीन के केलं बा आता आज का शेतातल्या भाज्या आणाय त्यात काय कालच आणलेले खाली गेलतो त्या मूळ आज घरची भाजी कोबी ची केली आणि आमटी टोमॅटोची केली
ओके, ओके, ओके
तुमचं काय शनिवार एकादश त्यामुळे आज काय मांसाहार नस
नाही, नाही, नाही शनिवार नाही सोमवार नाही
एकादश पण आल्या ना आज
आज एकादश पण आहे काय
हो
हम्म नाही मला नव्हत माहिती पण शनिवारी नाहीच शक्यतो खातच नाही म्हणजे तसं मी पाळत नाही पण म ते घरचे पाळतात ना
हा ते तुम त्यामुळे पाळायचं ब हे
च्या उगं ते नाराज होत्यात मग त्यांना वाईट वाटाय नको म्हणल्यावर मग काही करत नाही
ह, ह, ह
हम्म ते जरा मारुतीला जास्त हे करते ना आमच्या घरचे
तुमच्या त इथं मारुतीचं म्हणजे आहे काय तिकडं गावात ह म तुमचं हे कुठलं मेन दे देवस्थ ता कोणत गाव
आम आमचं आमचं कुलदैवत शंभू महादेव शिखर शिंगणापूर
हा, हा शिखर शिंगणापूरचे हम्म आणि म ते हे असणार कि तुमच्या तिकड ते गावात पण असते ते त्यामुळे ते महाशिवरात्रीला यात्रा भरत असणार कि म तुमच्याइकड
नाही यात्र नसते अ तीही असते ससनकाठीे असते
ते ह्यला त्या दिवशी महाशिवरात्र दिवशी
हा तिकड ह्याला जातेत महादेवाला ते शिक शिंगणापूरला तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील बघ ते डोंगर चढवतात एकदम आवगडवाले ह मुंगे नाही आम्ही नाही वर्षाला हा जाऊ देळाला देवाला जातो वर्षाला पण जत त्रेला आन महाशिवरात्रीला असं नाही जात आहो लय गर्दी सोमवारी पे हे कर असते अस.
मेज क महादम कारण सोमवार महादेवाचा आणि महाशुरातरला तरी हे आमच्या इथं पण देवस्थ नाही नाही त्याच्या क्षळेत तिथं पण भरपूर हे असतात महाशिवरात्रीला. लांबून लांबून हे येतात तथं दर्शनाला लोक कारण ते पूर्वीच्या काळी पाच पांडव होते ना त्यांनी बांधलेय ते मंदिर जिथ म रात्रीतन बांधलं आणि ज्यावेळी पहाड झाली उजेड आला म्हणून ते निम्म निम्म असं बांधून राहिली ती देवढं ती तिथंच राहिली जेवढं आपल्या रात्रभर जेवढं प्रयत्न देवळ होईल तेवढी वांल्याांजी राहिल्यात निती तशीच आहे. दगडांची.
ओके ओके ओके.
हा.
जेशा त्याची ही आहे केक आहे.
का?
म्हणजे त्या मंदिरांची ती स्टोरी आहे आख्ख्या ह काही
हो हो अशीच आहे म्हणजे म्हणतात नाहीत. ते आता आम्हाला तरी काय माहित पूर्वीचे लोक म्हणतात की पाच पानवानी आणि तसंच आहे ते आम्ही आता आमच्या शेजारीत गाव आहे ना एक दोन किलोमीटर मग ते आम्ही तिथे जातोय ति सोमवारचि माझे श्राणात नाही हिजात नाही आणि ते देळं आहेतच. की छोटी छोटी बांधेल ती रात्री ना मग ती एका रात्री देवऊळ मोठं बांधलं आणि ती छोटी छोटी बांधायची होती ती त्यांना वेळ मिळाला नाही. तने मी राहिली ती तशीच तशीच राहिली ती तशीच आहेत.
हम्म चांगले आहेत का मग बघायला ते
हो बघा एकदम छान आहे आणि आता केलंय ना असं मं हे. तिथं ते कुठल्या तरी गाय नव हे झाले होतेच मला ते आठव ना गाणं.
ओगे शूटिंग शूटिंग झालेय का तेव
गाण्या होय. गाडी ते गावाचं त्या मंदिराच आणि ह ज त्यांनी शूटिंग झालं कुठले तरी गाव आत्ताच ग. अ गाणं आले ते नवीनच खरं मला ते गाण्याच ना आटवं ना त्याच्यात तेट मंदिर मंदिर भोवती तो एरी आहे ना. त त्या एरियाचा असं शूटिंग झालं.
ओके ओके ओके.
हम् बघा एक नंबर आहे ते भारी म्हणजे पूर्वीच्या काळचाने आता केले पण छानतमुळे भारी आहे बघा.
काय जागेचं नाव आहे ते
गाव आहे चक्रशवाडी आमचे चक्रेश्वर वाडी मॅप वर टाकलं येते. राधानगरी तालुक्यात चक्रेश्वरवाडी
चक्रेश्वरवाडी ह तिकडं आल्यानंतर याय लागेल तिकडं मग ते वेळ काढूनच.
तेच की आल्यानंतर इथ गावी आलास की आलेस चालते आमच्या इथ बारावाडीत. स्वामींचं मंदिर प्रसिद्ध आहे अ प्रत्ये कलकोट झाले आता ते म्हणजे आपल्या कलकोट आणि आमच्या स्वामींच्या मंदिराला प्रत्येक कलकोट म्हणतात कारण दर गुरुवारी हजार ते दीड हजार लोक आरतील असतात.
ओके म्हणजे जास्त प्रस्त झाले त्याचा
हा जास्त हे झाले. प्रत्ये अक्कलकोटत म्हणाल्यात आता आपल्या अक्कलो होय. कारण आणि आस हेईल नाही मी पहिला पहिला जायच हो तो ना. एकटी जात होतो म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यावेळी फक्त पासाच लोक असायच्या आरतीला जर मी कसं आरती चुकत नाही ना स्वामी च्यानी आत्ता दर गुरुवारी आरतीला हजार पंधराशे लोक बसायला त्या हॉलमध्ये एवढा मोठा हॉल आहे त्या बसायला हॉलमध्ये जा रान असतो एवढा मोठा हा ए हे आहे ते तर आता स्वामींचा कीर्ती वाढत गेले.
हम्म आणि ते ते अजून वाढणार फास स्वामींचा थोडसा जास्त प्रस्त आहे.
होय जास्त म्हणजे प्र दुसऱ्या देवांच्या पेक्षा असं स्वामीसनी आता जास्त लोकं माना लागलयात.
हम्म.
होय
ते लोकांचं असं अ म्हणणं आहे की ते लवकर आम्ही नाही आम्ही नास्तिक आहे.
हाय काय?
हा पण आम्ही असं जे देवाला जातात त्यांना असं डीवचत नाही. ज्याची त्याची श्रद्धा ज्याच त्यानं करावं हा. आपण काय सांगणार ना हम्म.
हम्म हम्म हा हा.
त्या म ते त्याच कसं आहे माहिती आहे का आता ते अं हा न संपणारा वादे
हम्म.
म्हणजे तुम्ही देव आहे हे पण नाही सिद्ध करू शकत आणि देव नाही हे मी पण नाही सिद्ध करू शकत त्यामुळे ते हा ते नादालाच लागायचं नाही कारण ते कसं आता फोन झाला की सांगतो तुम्हाला त्याचे ते हे तुमच्या पुढच्या फोनला कि ते हम्म कारण आपले दहा मिनिटं आता होत आलेत नाही अजून झाले नाही ते. तीस सेकंद राहिले.
तीस सेकंद आहेत हा हा हा मग.
माहिते तो ग्रूप वादावादीचा विषय आहे त्यामुळं
तुमचा देव हा. हा हा हा वय देव देव देवाला आपण हे करतोयत.
हम्म.
हम्म.
कारण खूप मोठी गोष्ट आहे ना ही. देवाला मान आय कारण तुम्ही ज्याला बघाल तो देवाला मानतो आणि म ते देवाला उना मानणारे कमी लोकं आहेत त्यामुळे चाललं ना मी तू म करा फोन कट करून.
हा चालते बघते मी चेक करून तुम्हाला करते.
हम्म हम्म.